हॅलो, आवाज येतोय म आता?
हॅलो आवाज येतोय माझा?
हो, हो
हा मॅम मला तुमच्याशी ना एक रेसिपी शेअर करायची होती खाद्य पदार्थाची तुम्ही फ्री आहे का दहा मिनिट.
तू ऍक्च्युली तुमचा आवाज कली श
हम्म, आता येतोय का?
हो, हो येतोय
हा तर मला तुमच्याशी मोमोजची रेसिपी शेअर करायची होती.
हो, हो चालेल, शेअर करा ना.
तुम्हाला मग फ्राईड मोमोज आवडतात काय बॉइल केलेले म्हणजे स्टीम मोमोज आवडतात.
अ, स्टीम केलेले.
ठीक आहे तर मी तुम्हाला स्टीम केलेली मोमोज सांगते मी माझ्या पद्धतीने जसे करते तसे सांगते मग जर तुम्हाला काही पॉईंट वगैरे काही ऍड करायचे असतील त्यात अधिक प्लस मायनस काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. हा मोमोजसाठी अ तुम्ही मैदा्याच करता घव्हाचं मैद्याचे करता का गव्हाच्या पिठाचे करता यावर डिपेंड आहे. तर मोमोज साठी प्रथम कनइ मैदा हाय ना तो मैदा घट्ट मळून घ्यावा आणि तेल टाकून घट्ट मळून ठेवायचा मैदा असं छानसा. मळल्यानंतर म्हणजे खुशखुशीतपणा यायला पाहिजे मैदा त्यात थोडंस बारीक साखर टाकून तेल टाकून मळून घ्यायचा आणि तसच ठेवायच ते मग आता आपल्याला मोमोजची जी भाजी असते ना आता ती करायचं तर आता त्यांसाठी तुम्हाला काय काय घ्याव लागेल तर बघा सगळ्यात पहिला तर तुम्हाला अं हो कण म्हणजे तुम्हीे किंवा खाताय तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही इथे ऍड करू शकता मग सगळ्यात पहिला तुम्ही घेऊ शकता टोमॅटो आणि कांदा मग परत कोबी अं परत अ कॅरट गाजर गाजर गाजर कोणते? घेऊ शकता आणि शिमला मिरची
हो
ढोबळी मिरची असते बघ, हाट लाल, हिरवी यातील किती कोणती पण तुम्ही घेऊ शकता हे ना चॉपर मिळते जर बाहेर मार्केटमध्ये बाजारमध्ये चॉपर आहेत शॉपर मध्ये तम्ही बारीक करू शकता जर चॉपर नसेल तर तुम्ही पचणीने बारीक हळ तेून पण घेऊ शकता मग घेतल्यानंतर ते सगळं धुऊन घ्यायचं स्वच्छ कारण हायजीन खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या काळात आता बघताय आजकालच्या महिला हाताने कशही हाताने बनवतात मग ते आपल्याला खाण्याला आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो आता हात तेलकटच असतो वगैरे वगैरे त्यांना आपण हायजीन पहिल्या हायजिन ला प्रथम महत्त्व द्यावे तर ते सगळं स्वच्छ धुून घ्यायचं आणि एक कडई घ्यायच आणि तुम्ही गॅस चालू करायचा मडियम फ्लेम वर त्यातम तेल टाकायचे तेलामध्ये आपण जे बारीक केलेले सगळे भाजी म्हणजे बघा काय काय आपलं गा ढोबळी मिरची कोबी हे ते सगळं टाकायचं त्यात आणि ते टाकल्यानंतर ना मग मीठ टाकायचं थोडं हळव टाकायची म्हणजे खडा मसाला आहे ते सगळ तु -
थ मसााला ह-
फ्लेवर येईल.
मस्तशी तखत वगैरे पण
ह
हॅलो न त्यानंतर आता तुम्ही त कर मोत करायच्या ारी असते मो त्यामध्ये भाजी करायची आपण जे कोबी हे ते बनवलेलं असत ना तर ते सगळं ड करायच.
ऐकते मैद्याचा त्यामध्ये भाजी ठेवायची आणि आता बघा आकार खूप आहे कोणी मी तुम्हाला जसत तर - आवडतो जस तुम्ही
हा हा ओके म्हणजे मोदकचा आकार देखील चालेल.
हो. र्यंत काय करायच मोठ पातेले घ्यायचे त्यामध्ये पाणी ठेवायचं थोड अर्ध आणि मिडियम करायचं गॅसच फ्लेम.
त म्हणजे सज उपलब्ध कोणाच्यारी घरी तर मो केले असतात ना वर
हम
ठेवायची म्हणजेंतस्ती एक पंधरा वीस मिनिट शिजू द्यायचं. म्हणजे आता ते शिजलाय का नाही घे तु बघू शकता तर त्या तुमच्या - अस त्याला अस ते घुसून बघू शकत म्हणजे जे ातूला घुसव आणि बाहेर काढला जर त्याला शिकला असेल तर समजायच ते अजून ते नाही शिकले आणि जर त्याला नाही शिकलं तर समजायचे ते शिजले. कारे तुमही
ह
के सोबत टोमॅटो सॉस सोबत लहान मुलांना तरणज आता पापसाची बघ मुलांना- आता मोी तुम्हाला त्यांना खूप त्यान आता काय कराव हो
व करून जर त्यांना दिले तर ते आवडीने खाऊ शकतात ना, तर त्या प्रकारे आपण ही भाजी एकत्र करून सगळे ज्या भाज्या असतात त्यांना जे न आवडणाऱ्या एकत्र करून ना त्यांना खायला देऊ शकतो म्हणजे त्यांच्या शारीरिक दृष्ट्या दृढ वाढ होऊ शकते म्हणजे खात नसतील तर ते खाऊ लागतील त्यांनाआउ क ब
कापून टाक
तुम्हाला मुलमची रेसिपी मी सांगितलेली आवडली का
हा येतो येतो हा येतो
हा तर काही ठिकाणी कोबीची भाजी खाल्ली जात नाही काही ठिकाणी अ आपण बोल कॅप्सिक कॅप्सिकम खाले जात नाही तर या प्रकारे आपण त्यामध्ये घालून देऊ शकतो ये आहे चालू ब तर या प्र्रकारे आपण कॅप्सिकम वगैरे देऊन हाऊ घालू शकतो त्याप्रकारे म्हणजे आपले चांगली हेल्थ होते अ हेल्थ प्रॉब्लेम होत नाही व्यवस्थितरित्या जेवण जात आणि चांगलं व्यवस्थित खाणं येत